हॅलो.
हा ते फॉर्म बंदच झालंय की ग आता
हे होय ते आपोआप डायरेक्ट सेकंद मध्ये पड
संपाला आयुषय तुम्ही काय बोलला काय शिवाय दिल्या काय नाही काय सांगायचं नाही काय?
आपण दिल तरी नाही म्हणतोय.
तर नाही शिवय दिल्यावर रिजेक्ट वा्हाल्याच.
माझं पण एक ते झालत की ग. ते पुढं क कारण काग सांग रिजेक्ट च तुम्ही कार्याबद्दल अपशब्द वापरलाय.
कार्य ऍप बद्दल.
होय.
एवढं काय बोललेस देऊ.
काय माहीत मला आठवलंच नाही कुणासग काय बोललय मी
ते कार्य ऐप ना ऐकलं आणि त्याला वाईट वाटलं बघ.
असं काय बोललेलीस तू
नाही मी नाही बोललो काय खरं.
आणि आमची म्हणजे माझी मामी हॅलो सख्खी मामी तिचा भाऊ त्यांनी लव्ह लव्ह मॅरे हां. तुमच लव्ह मॅरेज झालंय काय?
हा.
आणि त कुठेतरी जॉबला होता आणि तिथेच ती मुलगी होती आणि ती होती मैसूरची होती.
मैसूरची
हां.
ते म्हैसूरमध्ये म्हैहसूर पॅलेस आहे.
हा आ ते कर्नाटक म्हणलं म्हैसूरग
हा.
आणि तिथं त होती ना मग त्यांची भाषातच ती आहे. आणि त्यांची भाषा लई शुद्ध असत्या.
कन्नड मधले बोलत्यात त्यांची भाषा शुद्ध असत्या.
होय.
हम् हम् हम
एक एक शब्द त्यांचं वेगळंच म्हणजे म्हणजे कस शुद्ध बोलाया गेलो की नि शब्द लगेच बदलत्यात मराठीत तस एवढं बदलत नाही आणि त ती अशी शुद्ध बोलायची एक एक अक्षर असं तिचं मोत्यासारखं आणि हा अस आपण कोल्हापुरी कसं बोलतय ब तसे जे नॉर्थ नॉर्थ तर कन्नड त आम्ही चार त्याला काय विचारलं
हम्
तू ती अशी मोत्यांसारखी शब्द वाप वापरणारे शुद्ध बोलणारे आणि तू असलं हिंद्र्यागत बोलणारा तुमच्या दोघांचं कस पटलं तो काय म्हणाला प्रेमामध्ये भाषा भाषेचा काय संबंध
वाह
म्हटलं जा इथनं तू
मोठी गोष्ट बोललास म्हणायचं
वेगळं
मामीचा भाऊ म्हणजे मोठा नाही लई त्यो बारकाचा आहे
मोठ्ठा येतो लग्न झालेले त्याच आता पोरगी झालिये त्यांना परवा
हम्म हम्म
जॉबला असताना काय
मी तर कधी कधी विचार करते यांना त्यांचं प्रेम सापडतेच कसं
तेच की आमच्या मम्मीला मम्मी काय म्हणली आमची परवा
ह
त्या कंपनीच्या वगैरे जॉब लागला मग तिकडे जाणार तू मग मी म्हटलं होय की ग मम्मी नंतर म हो कसला पण जॉब करू नकुस म्हटला तर काय करू मम्मी म्हणाल्या
जॉब
जॉब करू नकोस म्हंटला
तुला
हा तर काय करूस विचारलं मम्मीला सहजआमची मम्मी म्हणाल्या तसलं काय नाही कंपनी मधलं असत तुला तर हूडकायचा म्हणा तिथल्याच गाठ घालून घे म्हणा
वाह
आपल्यात लव्ह मॅरेज चालते लई मोठी गोष्टी सांगितलीस तू मला चालते घे तिथल्या तिथं कायतरी करून घे म्हणा
होय तसा आजकाल कोण पण बघितलं जर तू जॉब कुठल्या तर कंपनी मध्ये जॉब करत असलीस
हम्म
आणि कुठलं तिथलंच पोरगं उडकली तर मला नाही वाटत नाहीज नाही म्हण तिलाच कालची
म्हणणारच नाही कारण तो पण तो पण सेटल असतो पण सेटल असल्या झाले की मंगलमत करा
तुमचं तुम्ही काय तर करा म्हणतील मग ति
होय खरं चांगलं करा हालतो काय कर नका तुमचं तुम्ही काहीतरी करा खत चांगलं करा फालतू काय करू नका
हो माझी पण बहिणीचं मी सांगितलं नव्हतं ति ज्या बॉयफ्रेंड आलातात दोन वाजता रात्रीचं
हा हा
तिला आमच्या घरातथं वर बोलवलेली
काय केले ना मग तझं
कानी सगळे इथे येऊन इथ चर्चा केली
ऐकायला भारी वाटते तसं ते
ती सगळी चर्चा केली तीऊन तिच्या बॉयफ्रेंडला पण बोलवली
बर
म्हणजे तुमचं नेमकं कायतस सांगा मी काय लग्न देन करणार आहे काय नाही असं मणधन त्या्या बोरग्यान नाही म्हटला
आणि मगा टामपास लागेल त काय
ते पोरग्याला एवढं मारलेलीत बाहिनी
मग मग त नाही म्हणणारच की ग
मग काय आणि तो पोलीस भारतीत होणार आहे त सतरा वर्षाचा आता आणि बारावी ला आहे
हम्म
मग एवढं मारलेलीतनी हिला पोलिसांकडे दिली इथं
आणि मग केस म्हणजे केस त आपर
मग केस केस टाकतो म्हणाल त त ती पोलीस म्हणली केस होणारच मग केस न व्हायला वीस हजार रुपये घेतली त्याच्याकडन
बरं झालं वीसच घेतल्या जास्त घेतल्यास
मग ते म्हणाले आम्ही आता नाही मी किअरकडे लक्ष देणार आणि आम्ही चलकरंजी सोडून गोव्याला राहायला जाणार आहे
बरोबर आहे त्या एकदा केस झाले की मग होत नाही पोलीसमध्ये
होय.... आणि हि पण काय पण कराल्या हि मधी लई गोळ्या खाल्लेली असं आत्महत्या करायचा प्रयत्न कराल ती
कसला गोळखाल्लेली कसं सापडतात गना
ही ते पण मामाकडं हिला झालं त्यानंतर हिला मामाकड सोडलेली आणि तिथे कारनामा केलं तिनं मग ते परत ते ना आणली आणि पहिलं एकदाच ठीक आहे तू म्हरायल तर नको बस... तुमच्या दोघांच लग्न करून देऊया म्हणत, अशी तयार झालती सगळी आणि त्या पोरग्यायला पहिला बोलूया काय मग ते बघूया, मग तिला बोलवली आणि त्यांना असा म्हणला खेर खतम ब्रेकअप हो ग्या
केस झाला की कुठलाच जॉब लागत नाही
होय.
तुमच्या नादापायी .
होय. त्याला लईच मारलेली आणि पोलिसांनी किती दिलती तो व्हय का म्हणायला सांगी तू विचार कर.
बरोबर आहे नंतर मर्डर करतील कश्यावरन बरं सा
बग की त आणि ते ध्रुवाने आणि कातत मारलेले त्यांच्या अंगात लई पाणी आहे.
आणि ते तुला बातमी माहितीे की ती कर्नाटक मध्ये कुठल्या तरी गावात झालीती ब.
काय?
एक म्हणजे एक मुलगी होती तीस वर्षाची आणि ती जॉब करत होती आणि मग तिच्या नातेवाईक मधलाच तो पोरग होता आणि जरा लांबचा होता.
हा.
तो तिच्यावर प्रेम करत होता खर ही काय नव्हती करत नव्हती त्यांन वि विचारलेला तिला मग ती बोलली की नाही मला काय इंटरेस्ट नाही आहे म्हणून त्यानं ती काम करून येतना बस स्टँड मध्ये बसमधून उतरली की नई
हम्म.
तिला अस तलवारीन चाकू पण नाही तलवारीन अस मारलेला पूर्ण पूर्ण बस स्टँड मध्ये.
कुणाला दोघ्यांना?
त्या पोरग्यानच तिला पोरगीला मारलेला तिनं एक्सेप्ट केली नाही तेच.
वा.
लई वाईट तिचं अस घान हालत झालती.
काय पण करत्यात लोक.
ती फक्त एकवीस वर्षाची आणि ते पण आपल्यासारखी हळकुळी.
पोरांच्यात लई इगो पण असते. म्हणून आपल्याला माणसं ओळखायला यायला पाहिजे.
खर तर .
जे एक वर्ष तर कोण नाटक करू शकत नाही खरं पूर्णपणे बघायला पाहिजे असं लपून लपून नाही. आपण जर त्याला रोज भेट टत असलो आणि त्या पोर्ग्या बरोबर फिरायला गेलो. म त्यानंतर त्यो जर काय करत असला ते पण समजते आपल्याला म त्यो दारू पिल त्यो रागात असला तर मग कसं बिहेव करतोय ते सगळं माहीत असायल पाहिजे.
मधी टाइम जास्त पाहिजे जर आता समज आपण कमीच भेटत असलो टाइम आपल्याकडे एक महिना पुरतन बास एवढच भेट खर तो मग एक महिना नाटकच करणार आहे ना.
होय.
म जरा टाइम जास्त पाहिजे.
होय आणि जर फ्रेंड असलं पहिला तर मग चांगलं असते कारण की फ्रेंड फ्रेंड असलीत की नई लई शक क्यतो लपवत नई एकमेकांजवळ.
हम्म ते लगेच कळते.
ट डायरेक्ट फ्रेंड तेन नई काय ओळख नई डायरेक्ट थोड्या दिवस मिळून‌ आस आवडलं म्हणून जर रिलेशनशिपमध्ये आलीत तर तर म नाटक करूश करायलाच येते की.
वाटच लागत्या म.
होई खरं त्यात पण तसं पण झालं तरी मग वेळ जास्त असला की सगळं काही ते सा मइने एक वर्ष कोण नाटक करू शकत नई
पड
होय खर असं नई की लपून लपून काय म्हइत नइ इकड तिकड नुसता घरातन आपण फोनवर बोल तोय ते म एक वर्षाच असलं तरी काय उपयोग नइ मग
होय फोन वर काय बोलणारय
व्हय पोरांच्यातल इगोचा पण प्रॉब्लम असतोय
खरं एकेक चांगली अस
होय सगळी तसली नसत्यातच मइत्या खर आपल्याला सापडण आत कधी असं वाटतय मला मग
हुडकूया घ्या आपण सगळी जण मिळून
सगळी जण मिळूण
ह बाळ मार्केटमध्ये झूमक हूडकल्यागत सगळी जण मिळून हूडकूया
ह त्या मणिपूर तेन तिकडचं भारिय बग नॉर्त ईस्टमध्ये तिनी असं पोर पोर लग्न क करुन पोरींच्या घरात राहायला येत्यात सगळी प्रॉपर्टी पोरींच्या नावावर हुत्या जसं आपल्या इथं पोरा म्हणजे पो पोरग्याकड जात्या कणी प्रॉपर्टी पप्पांची तेन तसं त्येंच्यात मम्मीची त्येंन प्रॉपर्टी पोरगिला जात्या म्हणजे तितनं मम्मी असं पूर्ण मॅट्रि मॅट्रिअर कराय तिथं
आपल्याकड असत्या खरं आपण
आपल्याकड तरी सईय असं वाटते मला महाराष्ट्रात जरी म्हणजे जरा इक्वल इक्वलाय म्हणजे बायका पण स्ट्रॉगायत
म तेच की आता प्रॉपर्टी आरदि आपल्याला आपल्या भावाला निम्मी आपण आपल्याला नको असतय म्हणून आपण सेव करून त्याला पूर्ण दे.
ऊ. आपल्याकडे तस कानुनी हाय खरं, मी म्हणाले जरी